हॅलो हा नमस्कार
नमस्कार काय चाललंय
काय नाही झाली संध्याकाळची चहा पाणी
हा तुमचं झाला
हो झालं झालं झालं
अन आता स्वयपाकाची तयारी चालली असल
हो स्वयंपाकाची तयारी थोड्या वेळात थोडंसं लेटच होतं ल लेट येतात ना घरात
हा कामाला वगैरे जात असत्याल ना बाहेर
नाही नाही नाही घरातूनच आहे
हां का?
हम्म हम्म हम् हम्म
भारी आहे मग
हो तुम्ही कायवरती
हा मीम मी पण घरातून, म्हणजे घरात पण करायला लागत आणि बाहेर पण जायला लागत म्हणजे, कसं माझ स्वतःच आहे ना मेकअप आर्टिस्ट आहे मी
हां का
हां
हा हा हा हा हां
त्यामुळं
मग सध्या काय सीजन ऑफच म्हणायला लागेल
हो आहे म्हणजे तस बऱ्यापैकी, ज्वेलरीचा वगैरे म्हणजे भरपूर कर ते ना मी मेहंदी, ज्वेलरी,
हम्म हम्म ओके ओके ओके म्हणजे काही ना काही चालू असत.
हां आता कस जरा पाऊसा मुळ नाहीच जात मी बाहेर, का तर आता कुठं बी जायचं म्हटलं, तर बघताय ना कसं वातावरण आहे.
हो हो हो हो हो. खूप पाऊस वगैरे अचानक सगळ येत हम्म.
मंग बाहेर जायला भागतच नाही. आपलं न घेतलेलं परवडत. आपलीच काळजी घेऊन काम केलेलं बरं पडतं ना?
हो ते तर आहेच, पहिली प्रायोरिटी आपलं स्वा हं हं स्वतःच घर आणि नंतर त्या गोष्टी
हो
हो
तेच ना
हम्म तुमच स्वयंपाकाची वेळ का थोडं लेटच असतं तुमचं?
आमचा आमचा पण लेटच किती थोडा तर करायला लागतो दोघच असतो ना आम्ही घरी, हम्म
ओके ओके ओके. हम्म हम्म हम्म. हम्म मग होऊन जातं ऍडजस्ट थोडस लेट वगैरे ही ही फॅमिली म्हटल्यानंतर वेळेत हम्म हम्म हम्म फॅमिली म्हंटल्यानंतर सगळं आणि वेळत करावं लागतं.
हो फॅमिली म्हटलं की कस, त्या टायमिंग मध्ये प्र यावं.
लागत हो त्याच्यामुळे मग थोडसे हे काम बाजूला ठेवून ते सगळं कराव लागतं.
हो.
हम्म. चालेल, बोल मग शेतीविषयी काय आवड? पाऊस आहे ऑलरेडी आज तर कंटिन्यू चालू आहे.
हां ना? आमच्याकडे काल भरपूर होता कंटिन्यू, आज बऱ्यापैकी नाही.
ह हा आमच्याकडे कालपण होता पण आधणमधन जात येत होता आज तर कंटिन्यू आहे, आज स सकाळपासून जो चालू झालाय तो बंदच नाहीय प्रमाण जास्ती नाही, पण चालू आहे.
हिकडं पडत होता पण अस म्हणजे थांबवून पडतोय असा आणि बारीक झिरीमिरी पाऊस आहे काल भरपूर होता एवढा होत आता की कपडे सुद्धा सुकत नव्हते एवढा पाऊस होता
हो हो हो हो हो हो. त्याच्या आठ दिवसापूर्वी आमच्याकडे तसं होतं.
हा ना.
हो हो हो.
किती म्हणजे पाणी पाणी केेलं त्यावेळेस तर सगळीकडं नुसतं.
हो हो हो हो हो सगळीकडेच पडला त्यावेळी, अगदी पूर परिस्थिती केली.
आणि परत चार दिवसून पाच सहा आठ
आठ हां आठवड आठवडा हो आठवडा कंटिन्यू आठवडाच म्हणायला लागेल.
हो हो ना.
त्याच्यानंतर आता पुन्हा सुरू झालंय.
सुरू झाला आता डोबल म्हणतात की एवढा आठवडा पाऊस आहे.
हो का पण ते शेतीला ठीक आहे श शेतीसाठी तर चांगला
हो हो ना पण विषय कसा होतोय की आता पाऊस नाही पडला आणि म्हणजे ज्यावेळेस ते पिका आमच्याकडे कसं शेंगा वगैरे आता ना मग जर दिवाळीच्या टायमिंगला आमच्याकड निघतात बरोबर भरून येतात मग जर त्यावेळेस पाऊस पडला ना तर सगळे शेंगदा बि गळून येतात. ते. मग काहीच अर्थ राहत नाही आओ. मग नुकसान जास्त होत. हा ना
ओ म तेच शी शीत तिथं सगळी निसर्गावर ये आणि निसर्ग वेळेवर नाही सात दिली म्हणजे ते सगळंच मेहनत तर शेतकऱ्यांची वर्षाची वाया गेली असं होतं ना?
हो ना. तेच प्रॉब्लेम होतोय जास्त आणि आता कसं पिकं वगैरे उगवली आता गेल्या आट आठवड्यात पाऊस पडला बघा. भरपूर पाऊस पडला त्यावेळेस आमच्याकडडे पेरण्या वगैरे झाल्या. परत ऊन पडलं मग ते सगळं उगून आलं न आता बरोबर भांगलायच म्हणजे अ ते काय म्हणतात भांगलाच्या टायमिंगला बरोबर पावसान सुरुवात केलय. मग जर ते पिकापेक्षा तणच मोठे आले तर मग काय अर्थ राहणार ना पिकाला?
हो बरोबर-बरोबर, मग त्याच्यापेक्षा ते जे तण वगैरे त्याच्यावरच सगळं हे जाणार शेती ची ऊर्जा खर्च होणार. हम् बरोबर.
त्यामळ भरपूर नुकसान आहे आता. कसं पावसानं पण म्हणजे व्यवस्थिस हो. भरपूर लेट आहे यंदा नाय-नाई लेट झाला ह्यावेेळेस. गेल्या वर्षी काहीतरी अ लवकर चालू झालेला गेल्या वर्षी
गेल्या वर्षी म्हणजे वर्षभर म्हंटलं तरी पाऊस कंटिन्युस होता. वर्षभर म्हणजे अगदी वीस, बावीस तारखेला जे लोकांचे लग्न होते. आमच्याकडे होते वीस ला आणि चोवीस ला पूर्ण लग्न पावसात झाले. पूर्ण लग्न
हा.
खूप हाल झाले. अगदी मे मध्येच आणि ह्या वेळेस जून उजडला तरी पाऊस नाही.
नाइ. तेच ना भरप आणि हे गलं आठवड्यात पण कित ते गरम-गरम व्हाय लागलेल. म्हणजे असं वाटतच नव्हतं की एवढ्या गावास पा पूर वगैरे आलेत आणि पावसामुळ आणि असं वाटतच नव असं वाटत होतं की उन्हाळाच चालू आहे अजून एवढं उन
हिट-हिट-हिट खूप होती ना. त्याच्यामुळे जमिनीने पूर्ण शोषलं पाणी वगैरे नंतर जी वाफ मारायला लागली मग ती खूप म गरमी आणि ऊन. ते ह्या वर्षी उन्हाळा पण खूपच होता ना?
हा ना? भरपूर. भरपूर
आ भरपूर नाही आम्ही शितीत आहोत, त्याच्यामुळे इकडे शेती वगैरे नाही.
हा का? गावाकडे असेलच ना थोडीफार?
हो. गावाकडे आहे-आहे-आहे. आमच्याकडे तस माहेरी पाणी वगैरे भरपूर येत तिथे ऊस वगैरे घेतलं जात. सासरी पावसाच्या पाण्यावर
हा
सासरी पावसाच्या पाण्यावरच करतात आणि माहेरी ऊस वगैरे असत
हा. ते ऊस कसा भर म्हणजे परवडतं ऊसाच
आणि म्हणजे काम कमी लागत जरा. ह-ह.
हा ना? म्हणजे गावाकडची कशी लोक ते शेती उ बघून पण बाहेर बी काम जॉब वगैरे करू शकतो.
हा-ह-हा करतात-करतात म्हणूनच मग ते ऊस परवडतंय. जास्ती त्याला जास्ती काम नाही राहत. हे दुसऱ्या पिकांना खूप कीचकट कामे राहतात आणि एवढं माणसं पण नाही हल्ली अवेलेबल होत. कोण घरी पण नाही. कोण सगळे जॉब वर, मग घरी पण शेती बघायला कोण नसल्या खू प्रॉब्लेमेत
हो हो ल आणि आता तुम्हाला माहित आहे रोजान यायला बि लले मागत नाहीत आता पहिल्यागत, पहिले कशी सगळी रोजान करायला मागत होते.
आणि मेन म्हणजे भेटतच नाही येत लोक.
नाहीत नाहीत हो येतच नाहीत घर सोडाय नको आता कोणाला आता फुकंट हवाय सगळ्यांना त्यामुळे जास्त, ज्याची खरंच गरज आहे ना बाबा, हा रोजान गेल्याशिवाय आमचं घर चालत नाही अशीच येतात. पण बाकीची येत नाहीत हा
हो तेच ना मग ते शेती पण खूप कठीण झाले आणि जास्ती प्रमाणात असेल तर घर चे तरी किती करणार असं पण होतं ना माणसं वेळेला ते वेळेत व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी बाहेरचे लोक लावावीच लाग तात ना पर्यायच नाही ना हम्म
आणि आता किती म्हणजे ले अवघड झालंय शेतीच प्रत्येक गोष्टी तर बाहेरच्या ची गरज लागतेच किरकोळ
लागतेच. हो तेच ना घरी नाहीच होऊ शकत आणि बाहेर लोक भेटत नाहीत.
हो
भेटली तरी त्यांना करायचं नसतं
नसतय आणि आता तर म्हणजे कारण, महागाई वाढली त्यामुळ त्यांनी ते हम्म भांगलानीच वगैरे पण पैसे वाढवले ते त्यामुळे तर आणि तसं आपल्याला इन्कम पण होत नाही शेतीतून, की बाबा हा बाबा आपण त्यांना एवढं आपणऊ शको ह दिवसाला तेवढा इन्
हो बरोबर
कसं आपल्याला ते रेट भेटला म्हणजे आपण देऊ शकतो जर आपल्याला ते परवाडतच नसेल एवढं देऊन काय करणार?
काय करणार बरोबर आहे. आपल्याला पण राहिलं पाहिजे ना त्यातून आपली वर्षभराची कमाई तीच आहे ना.
तुम्हाला माहित आहे आमच्याकडे तर उन्हाळ म्हणजे दिवाळीत बी म निघतो ना आता गे एक वर्षी आला अस उपटून तोडाय लागायच, ते भुईमूग डहाळे आता उपटुन दिलो घरी आणून दिलं तरी तोडायला कोण जात नाही अशी करतात.
कठीण झाले शेती करणं पण म्हणजे हे नाही राहिलं सोपं नाही राहिलं.
सोप नाही राहिलेलं
हम्म
कसं म्हणजे अ काम भरपूर पडतय, आता कसं त्यात पिकापेक्षा तण वगैरेच भरपूर येतय.
भरपूर भरपूर हो ते खूपच, ते काम खूपच वाढलेत आणि ते माणसाशिवाय होऊ शकत नाही ना. आणि घरची एक - दोन माणसं किती करणार?
हा आणि शेती बघत बघत आपण जॉब करतो, त्यामुळे जास्त आपल्या शेतीकडे लक्ष जात नाही.
लक्ष जात नाही बरोबर
त्यामुळे मग शेतीच जास्त करून नुकसानच होत चालय आणि असं नाही की बाबा कधी तरी बघून त्या शेतीकडे आपण करू शकतो, असं नाही होत.
नाही नाही शेतीला पण वेळ द्यावा लागतो तिला पण वेळेतच सगळ्या गोष्टी टी झाल्या पाहिजेत, तर ते पीक तुम्हाला हवं तेवढं निघेल.
हो ना
तुम्ही वेळ वेळ चुकून गोष्टी केल्या तर मग ते नाही ना एवढपीक होऊ शकत नाही तुम्हाला हो मग
आणि खरं म्हणजे त्यामुळे आता कस झालंय की लोक पण आता काय करतात की बाबा हा आता भु ई मूग काढायचाय ना मग काय बांगायचं ते भुईमूग काढून बांगलो मग त्या तणामुळे ते ढाळी वगैरे दिसत नाही त्यामुळे ते शेंगायलाच जाऊ वाटत नाही काता ते तण उपटा कि ढाळे उपटा
उपटा बरोबर आहे म शेती पण तेवढे स्वच स्व स्वच्छ पाहिजे ना म्हणजे ते
हो मग आणि शेती जेवढी स्वच्छ ् असेल ना तेवढं पीक चांगलं पण देते
चांगलं पण देत बरोबर बरोबर हो चालेल चालेल ठीक आहे तर होतील तुझ्या दहा मिनिट मी करू का लगेच तुला कॉल आहे
हां करा हा हां
हां चालेल ओके ओके ठीक चल बाय